गेलतास काय?
का आता यश ला आला होता
येसता
हो
अ हां
कारले
ह ह
स्वरूपच नाही प्रतीक्षा आला होता बा त्या दिवशी ते मॅडमनी केलं होतं ना
हा हा तेच की मॅडमला लगेच सगळे आहेत का बघाय ते गेले
ह् कुठ फिेरायला गेले कुठं फिरायला गेले असं वाटलं असेल तिला
आता अस गेलो की शिक्षक लोक आता घाबरले त रे आप ते बोलणार नाहीआता जास्त पोरांना हम्म
शु य आता ते जास्त नहीं बोलत नहीं झालं त्याच हम्
अवघड आहे पोरांचं असं कधी काय होत नाही रे पोरींचच होते
पोरींचच होतय
पोरी य यय अवघड आहे बाहेर जात आपण काय पावसात कुठे जाणार आहे बोंबलत दापोलीत असत तरी झोपलं असता अंगावर घेऊन
हो
अन मग काय काय सांगितलं सुहानीला
नाही ब ते मॅसेजवर सांगितलं होत असं असं कर म्हणून आता पर्वा आलते
हम्म त्याच्या आधीच मला केली होती तिने मेसेज पण काय कॉल केलेला हवा ती कसय आहे माहिती ये जिगावाल्यासारख्या बोलत्या कशाला मग उगाच आम्ही पण विचारय नाही लगेच याय नंतर तिचा मेसेज जेव्हा आला तेव्हा विचारल काल का नाही केला तुम्ही मॅसेज येले फालतूची नाटककी चावलंती मग
हम्म
कशाला मग कॉल करून म्हणायचंय माझा टास्क करायचाय तुझं तू कर नाही तर करायचं कर बाई पण मला काय करायचं हम्म
घरी एकटाचे का मग
घरी एकटा नाय हाय घरात तर काय मम्मी पप्पा तीड नसतात कामाला जात ना आम्ही असतो घरात तिघ पण त काय मी एक दिवस त भारी नाही गेलो मध्ये आणि त्यात रिझर्वेशन केलं होतं मी परवा ज म्हणजे सुट्टी वाढवायची अगोद वाढवली मॅडम न
हो
त्या रात्रीचं सांगितलं काहीतरी अकराच्या अकरा वाजता हा हा अकरा बारा वाजता आणि मी आठ वाजता रिझर्वेशन केलं होतं काय आणि तीने सांगितले नंतर लगेच रात्री एक वाजता मी हे केलं आणि परत
काही पैशे कटले असणार आता
हो पन्नास रुपये गेले.
हं बरंय कमीच गेले तरी.
कमी गेले फक्त किती, चारशे पंच्याहत्तर रुपये तिकीट होतं. पन्नास रुपये कट करून दिले, चारशे पंचवीस रुपये, बरं झालं म्हणल तेवढं तरी भेटले ना. तर अं दुसऱ्या दिवशी गेला असता तर जास्त कट झालं असत, तेच कि
मी काय केलो नव्हतं, इथून गाड्या असतात भरपूर.
हं, हं मी केलो होतो रे, कारण येताना अवघड होईल म्हणलं.
हम्,
जा केलं होतं पण काय मॅडम न सीन करून टाकला.
हम्म, मी पण निघणार होतो त्या दिवशी रात्री म्हटलं व्हय अरे मी सकाळी मेसेज पाहिला सात वाजता.
हं, हु.
आई- आईन तेन सुट्टी घेणार होते.
हम्,
नंतर करल त्याच सुट्टीत .
हम् -हम्, तेच म्हणल नव- नवं वाटल मॅडम न म्हणल आधी सांगितलं असत तर बरं झाल असत. म्हणलं जान्हवी तेन तिथ हायत वाटत '
हा ती आली तर की
हि, हि, ही. तिला बी चार पाच दिवस काढायला लावल्यात तिथ, आता सुट्टी कितीपर्यंत होती आपल्याला आणि एकोणतीस पर्यंत, दोन दिवस एक्स्ट्रा दिली होती.
हम्म,
तरी वरन आणि पाच दिवस वाढवून दिले चार- पाच.
नाहि रे सत्तावीस पर्यंत होती.
व्हय, थांब कट करतो.
हा.